हा आवाज येतोय
हो येतो येतो माझा येतो ग आवाज
हो हो येतोय
झालं काय जेवण वगैरे बनवून
हा बनवून झालं आता जेवल थोड्या वेळाने
बरं बर बर आज मग काय बोलत नाही जेऊ ना थोड्या वेळने
अच्छा ओके
आज काय बुधवारी मग काही नॉनव्हेज वगैरे असेल ओके
अंडा राईस
तेचे होतोय
ह का
हम्म
बुधवार नॉन वहेज सवार
हो
हम्म
अभ चा फण आला होता आज
अच्छा काय बोलला
तो बोलतो कि काय त्याच लग्नाच साठी मागवलं होत फोटो बावेटा पाठव तो बोलतो की आता माझे भाऊ जी कुंदम भाऊ त्याची बहीणी मी काहीतरी नवीन बनवत मग तू पाठव बोलला फोटो वगैरे पाठवतो म ठीक आहे पंकजला पण केला होता मेसेज केलं तर पणे परवा पण केलता काल पण केला होता त्या मागट पाठवला फोटो पाठवतो म्हणतोय विसरूनच गेला मग त्याला म्हणलं ती मॅरेज ब्युरो वाली बाई बाई म्हणते मी त्या फोटोसाठीठी भी नाही मागणार बोलते ते द्याच द करायचं करण न करू अरे सॉरी सॉरी दादा सॉरी सॉरी सॉरी सॉरी काल मीना पन्नास किलोमीटर बाईक चालवली त्यामुळे विसरूनच गेलो मी एकदम ह्याच्यामध्ये होतो बोल ठीक आहे बोलो मी ना बोल मलाा सॉरी बोलतो बोल ती बाई मला अशी म्हणली रे नाही सॉरी तुम्हालाऐव लागलं वगैरे काय लगे लगेच पाठवत म्हणते मी
ह् ह ह
मग त्याना दोनशे रुये भरायचे
अच्छा
हा त्याला डायरेक्ट स्कॅनर पाठव बोल च्याकडे दोनशे भरून टाक
हम्म
हम्म
मग अजून येतील बायोडेटा
हा ते मोठे ग्रुपमध्ये ऍड करणार तिथे मग खूप येतो डेली त्र्याऐंशीअसतात बोलते ती काय काय दि असतात काय काय नवीन नवीन पण असं पण नवीन ऍप खूप ऍड होतं मच सोशल मीडिया पेज पण आहे
अच्छा
करू शकता हा असं त्या चिखलीकर सारखं ना चिखलीकर मध्ये कस फक्त फोटो येतो आणि माहिती येते नंबर तो देत नाही नंबर दिले तर पहिली तुमची माहिती काढतो कशी काय ते म त्या हिशोबाने पैसे वगैरे कसं काय तेैर पहिले देतचे फ्री मध्ये आता नाही वाटत
अच्छा
हम
असाय
हो आत्ता झालं पाहिजे त्यांचं
हो दोघांच झालं पाहिजे दोघांचे वय झाले खूप
हो दोघांचे पन वय झाले
हम्म
तुझा काय कॉल तुमचा काय कॉल बहिणीला वगैरे
नाही नाही खूप दिवस झाला नाही केला मी
ओके
हम्म त्यावच ना भेटला ते काय आहे कार्या च काम चालू होत
करून घ्यायचा मध्ये मध्ये करून घ्यायच भले दोन मिनिट का होईना करून घ्याचं
हम्म काल आलता विचार करायचा म्हटलं तिला सांगाव पापड भेटले करून तिला नाय सांगितलं अजून
अच्छा
हा पापड मि मिळाले मला ते सांगायचं होतं तिला पण नाय सांगितला.
ओके ओके
थोड्या वेळाने निवांत उद्या करल.
बर बर बर
हूं
बाकी काय नाय माझं पण त्या अतुलशी बोलण न्हाय झाल आज आता थोड्या वेळाने करेल. तेला फोन म विचारीन कसं काय काय हाल हवाल ते समोरचे लोक कधी येणार आहेत त्या हिशोबाने तिकड जाऊन यायला पटकन
हो तेच बरोबर ये.
आणि बघु सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तर आता म्हणजे आपलं ज गाव जाचं जायचं कॅन्सल झालंय. तर ते एक एक ड्रायव्हर च आल होतं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस स त्यांना चं भजननगरला घेऊन जायचय अजिंठा आणि वेरूळला
अच्छा
सनटेक मध्ये राहतात हा त्यांना सनटेक मधून घेऊन जायचंय सव्वीस म शुक्रवारी. शुक्रवार शनिवार म्हणून सुटी काढावी लागेल तशी
अच्छा
ते त्यांना शुक्रवारी जाऊ मग काय माहिती तिकडे सकाळ सकाळ निघाले तर तिकडे पोचू. एक वाजेपर्यंत म त्यांना काहीतरी वेरुळ बघता येईल वेरूळ काय फो आठएक दिवसामध्ये होऊन जाईल. मग स्टे करून दुसऱ्या दिवशी अजिंठा आणि अजिंठाचा पूर्ण दिवस जाणार त्यांच मोठा आहे ना भरपूर
हो
आता त्यांनी अजून का पैशाच कम्फर्म नाय केला त्यांना पाठवलय आज एवढे एवढे होतील वगैरे म्हणून पर डे पर तर ड्रायव्हर लायन्स असतो दोनशे रुपये चा रात्रीचा परत स्टे वगैरे असतो ड्रायवरचा.
हो बराबर
तास जास्त होतील बाजा आठ तासापेक्षा तासाचे शंभर रुपये वगैरे असतात. आता त्यांना पाठवलंय सगळं त्यांनी बघित
अच्छा
हम्ममम
हम्म
काय
आमचं तर काय होतच नाही संभाजी जनगर तर बघ ह्यांच्या भाडने झाला तर लॉक्स तरी तुटेल
अरे हो तेच
ऑटोमॅटिकच
हम्म हम्म हम्म अच्छा
आर्ता काय समृद्धी महामार्ग आहेत ायरेक्ट मोठा मोठायवेच होो सर जाता माणस सर येतं
हायवे असेल सिटी सिटी मध्ये काय असेल तर मग ट्राफिक भरपूर तेच
बपर उग आता झालं मग शन रविवारी मग परत निघायचं दिवसाचं वगैरे अस म्हणजे रात्री परत इकडे येईल
ओके चालतय बरं
एवढं जरा फ्रेश होईल मूड पण जरा फिरणं पण होईल जरा आता इतक्या वर्षानी चाललं तिकडे जवळपास लॉकडाऊन लग्नाच्या आधी गेलो होतो
अच्छा हो का
लग्नाच्या ख लग्नाच्या आधी दोन हजार एकोणविस मधे गेलो होतो बाईक घेऊन म आताा का जवळपास आता सहा सात नऊ आठ वर्ष झाली जवळपास आता दोन हजार सव्वीस ला
हो ते
तिकडे जाणं झालंच नाही वायच होत दरवर्षी बु काय ना का काय नाही काय नाही का काय ना काय याचा प्रॉब्लेम
प्रॉब्लेम काय आता काय सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतात काय करावं
हो ना
हम्म काय बोलताय अजून
एक मिनटं
हा
माझी बॅटरी वीस पर्सेंट राहिली चालेल चालेल
अच्छा
हा चालेल तशी हाय अजून वीस मिनिटं म्हणजे वीस पर्सेंट म्हणजे चालल दहा मिनिटा तर चालल हा पंधरा वीस मिनिट चालल एवढा कॉल संपला की मन पाॉवर बँक लावायचा
ओके पॉवर बँक लावायचे का चार्जिंग लावायचे
पॉवर बँकच लाली पवर बँक फटाफट हो
माझे स्लो होते
अच्छा
हो पॉवर बँक ने
व्हय त्याला हे नसल करत तेवढं लोड घेत नसल जास्त
हो पॉवर बँकने माझे स्लो स्लो होते पण च चार्जर डायरेक्ट लावला तर फास्ट होते
हम्म
पण उतरते पण लवकर माझे उतरते पण हा फास्ट पण होते पण उतरते पण लव तरा
आ त्याला तुझ्या मोबाईलला आता चार पाच वर्ष झाली असतील ना चार वर्ष आरा चार वर्ष त आरामच झाले असतील
अ आरामात
पास झाली का ना माहित चार सुद्धा आरामात झाली असती एकवीस मध्येच घेतला हो वॉशिंग मशीन एक वॉशिंग मशीन घेतलं
हा वॉशिंग मशीन घेतल्यावरच घेतला होता तेव्हा आठवतेय पण बावीस एकवीस का बावीस
ते नाही का एका मित्राचा अश्विन च्या च्या कार्ड वरून घेतला होता ई एम आय वरून चार महिन्याचा होता इ एम चार चार हजाराचा होता काहीतरी चार का सहा महिन्याच होत हो बरोबर बरोबर
पण एकवीस का बावीस ते आठवण मला
ते कळत फोर मध्ये गेलं की सेटिंग मध्ये कळत ते
अच्छा भारी आहे टेक्नॉलॉजी हा हा हा हम्म
बाकी काय मग भाऊचा वगैरे कॉल
हो आज आलता
अच्छा
हो दुपारी आला होता त्यालाला चिंताय माझी माझी
एक मिनिटं थांब हा काय काय काय
हॅलो
हां बोल ना
हा म्हटलं त्याला लय चिंता माझी त्याला माहित आहे मला दवाखान्यात कधी जायचंय त्याला म्हटलं होतं की आठ आठवड्यानी जायचंय त्याला माहितीय कि सतरा अठरा तारीख आठ आठवडे होतात मग त्याचा आलता मला बोल झालं की तुझे आठ आठवडे मग दवाखान्यात कधी जायचंय कधी येणार आहेस म्हटलं अरे हा मला ब्लड टेस्ट पण करायची आहे म्हटलं मी आज यांना सांगितलंय मग उद्या परवा ब्लड टेस्ट करते ब्लड टेस्ट झा की लगेच दुसऱ्या दिवशीच येते कळवते म्हटलं तुला तो बोला अच्छा अच्छा काय ये ये मग लग्नाआधी नव्हत एवढी काळजी करत आता लय करतोय.
ठेऊ का फोन मग परत करत
ठीक आहे ठेवते बाय.
हो बाय बाय.